हॅलो बोला की,
हा हा येतोय का आवाज
हा हा येतोय बोला कि..
कशी म्हणला कांद्याची रेसिपी कांदा् भाजीची
अ बघा कांदा पहिला आडवा कट करून घ्यायचा. असं पातळ पातळ पीस व्हायला पाहिजे.
हॅलो,
हॅलो,
आवाजच येइना तुमचा
हॅलो,
एकच मिनिट अ एकच मिनिट हां बोल आता.
येतोय का आवाज?
हा हा
हा असं आडवा अडवा आहे ना ते पातळ पीस पहिला कट करून घ्यायचं.
हा हा.
मग ते हा आडवा. उभा नाही आडव कट केले कने हा मग त्यात बेस म ओवा परत हिंग, हळद जरा आणि लाल तिखट आपलं म्हणजे जर तिखट लाग तर लाल तिकट घालू शकत. ते म्हणजे चवीनुसार घालायचं मीठ आणि थोडस खायचं सोडा. हॅलो हॅलो.
हा येत
हा ते सगळं मिश्रण करून हा आवाजाच जरा प्रॉब्लेम आहे हॅलो
हा हा हा.
हा ते मिश्रण करायचं आणि त्यात थोडस कोथिंबीर घालायची ते मिश्रण करून एक पाच मिनिटं ठेवायचं आणि त्याच्यान मध्ये मग कांदा घालायचा आणि ते तळून घ्यायचं.
होय हा नाही. मी म्हटलं ही पद्धत आहे का माहित नाही तुम्हाला विचरावं आडवा चिरतात ते म्हणून विचारला. कारण की अजून कसं बऱ्याच जण उभा चिरतात ना कंदा
हो हो उभा च चिरता तुम्ही कसा चिरताय आडावा चिरून करताय. हां हां.
म्हणूनच म्हंटलं का माझ्याकडून तर लागलं म्हणलं, ट्राय कराव पण लागलं माझ्याकडून.
हा.. हा, लागला काय हा.. हा..
हं.. बाकी काही पाऊस झाला, बघा आमच्यात
हो, पाऊस आमच्याकडे पण सकाळपासून चालूच आहे. जाते येतोय ऊन, जातोय येते असं.
हो तेच की, वातावरण खूप खराब व्हायला लागलंया.
होय.
हम्म. कंटिन्यू पाऊस एकदाच मोठा येऊन गेला, ना मग काय वाटत नाही.
नाही होय.
हे झालच कपडे सकाळी टाकले, बाहेर काढले परत टाकले. कंटाळा आला अक्षरशः आत बाहेर करून. बाकी काय मग, अजून
काय नाही बघ, अजून काय
फेमस असं काय ठिकाण वगैरे, कुठं फिरायला गेलता. तिथं कुठं असं छान असं.
अ.. फेमस बघा इकडं, पन्हाळ्याकडच्या साईडलाच एक गगनगिरी म्हणून आहे. तिथं छान आहे, तिथं पण गगनबावडा. छान आहे तिथं पण, हा हा तिथं पण छान आहे अ- महादेवाचं मंदिर. पीर ये तीत.
बरं.
हा परत केंद्र पण आहे. स्वामी समर्थांचं
हा. हा. हा.
तिथं पण जरी व्हिजिट करणार असला, तरी बघून जाऊ म्हणजे बघू शकता. छान आहे इकडं, पन्हाळ्याच्या साईड ला.
बरं बर पन्हाळ्याच्या साईडला. नाही ओ मी तर ऐकलं पहिल्यांदाच ऐकते, कारण की तिथं कसं.
पन्हाळ्याच्या आलीकडं. हा, अलीकड अलीकड आहे हम.
आता हळूहळू व्हाय लागले ठिकाणं. छोटे छोटे ठिकाण पण समोर यायला लागले, तर आधी लोकांना माहित नव्हतं काही.
गगनबावडा म्हणजे कुठं माहितेय, बांबोड्याच्या पुढच्या बाजूला आहे.
होय का, बर बर. कधी आता ट्रिप गेलेली, काय तुमची.
नाही ट्रीप काढायची आहे आमची, जाणार आहे तिकडेच जाणार आहे होय.
होय. आता काय आता स्कूल सुरू झाला आता कुठं.
त्यामुळं श्रावणात जायचं तिकडं. महादेवाचं मंदिर आहे ना तिकडं. हां.. त्यामुळं आता पुढच्या महिन्यात श्रावण चालू होतंय त्यावेळी तिकडे जायचं.
हा.
हम् हम.
आता श्रावण शंकराचे मंदिर म्हटल्या तिकडं.
हो, इथं रामलिंग पण चालतेय हेला. हा ह्याला पण चालतंय, आळत्यात पण आहे ना रामली आळत्यात. तिथं पण आहे ना, हा.. एकच खांबावर आहे. ते पण,
होय. ह.. ह.. ते बालमामाच मला काय माहीत आहे का ते खांबाचं अस्तित् काय आहे ते
हो आहे की माहिती आहे की
काय नेमकं ते म्हणजे मी ऐकूनय बरं का त्याचं म्हणजे
हा म्हणजे बाहेरच कुणाचं काय झालं असल किंवा काय सगळ्या ह्याच्याता म्हणजे ते खांब आहे काी नाही त्या खांबाला फेऱ्या काढायच्या पाच
होय का त्या हा हा हा मल खांबा आणि जर तसं काय असेल तर त्याला फेऱ्या व
हा तेच चे उ चिटकूनच थांबते ते बाहेर निघतच नाही ते
होय का तुम्ही असं समोर बघितलं शिक केशचे कधे वगैरे
नय नय असं ऐकूनच की आम्ही कधी नाही प्रत्यक्षात गेलं कधी ऐकूनच माहिती ते पण पाया पडायला आम्ही जातोय तिकडं त्यामुळे
होय नाही आहे खूप प्रसिद्ध येते बर का मी पण ऐकूूनय जायचंय मला पण बघायला
म्हणजे जास्त करून बाळमाम्याच इथं की नाही लय म्हणजे लई प्रसिद्ध आहे ते
होय ना
अखो हा जर कुणाला बाहेरच झालं असल तर ते हेच होत नाही मारताच येत नाहीत फेऱ्या तिथंच थांबते ते
म्हणजे किती हे ना बाळमामाचं अस्तित्व त्यात
हम्म आदमापूरला येऊन जाव की छान आहे तिथे पण होय बाळूमामा ला गेऊन जावा की एकदा एकदा
हो नाही मारायची चक्कर आहे हो ब कोल्हापूरची महालक्ष्मी ज्योतिबा आता माहेरकडून मला तर ती हे कुलदैवत आहे महालक्ष्मी मला वाटतं गेल्या वर्षी आल होत पावसाळ्यातच आलो होत वर्ष झालं बघा मारायची चक्कर येता आणि महत्त्वाचं बाळूमामाला यायचंय बाळूमामाला म्हणतोय आम्ही यायचं यायचं पण काय होयना झाले मार्याची चक्कर
हम्म आणि काय तुमच्या इकडं काय फेमस मग हो दुकानात आहे दुकान आहे
हम
हम्म
आमच्याकडे आहे महाबळेश्वर फेमस आहे बघा पणंत नावेचं ठिकाण
तुमच्या इकडे काय ह ह हा मग थंडाव्याचे ठिकाण असणार मग थंड लोक कधी जास्त थंडालाच थंडी ह्यालाच येत असतील पावसाळ्यात थंडीतच येत असतील सगळी
नाही आवाजच चैज ना झालाय तुमचा
हॅलो हॅलो
हा येतय काता हॅलो
हां बोला की
तच ब्रेक होत होता
हा तुमच्या इकड काय मग स्पेशल डिश करतात
काय काय म्हणताय आवाज च नाही
तुमच्याकड स्पेशल डिश काय करताय म्हणलं
आता तेच नॉन वेजच आणि पनीर एक दुस ह्या वेगळ्या पद्धतीनें बनवायचं म्हटलं ना मी जस
हा सांगत की कस बनवताय तुम्ही
हा तुम्ही म्हनला ना ग्रेवी करायची कांदा टोमॅटोची
हा हा
खडा मसाला टाकायचा कांदा टोमॅटो त्यात टाकायचा आणि काजू आणि मगज बी असतात ना
हा हा मगच बी आहे की काजू आणि
हा ते पंचवीस पंचवीस ग्रॅम घ्यायच आणि पाण्यात भिजत घालायचं एक दहा मिनि भिजत घालायच त्याची ग्रेवी बनवायची आणि ते कांदा टोमॅटोची पेस्ट घालतो ना आपण त्यात ते घालायचं तिखट अ घालायचं आणि आपला ह्याचा पनीर मसाला असतोय ना पनीर मसाला त्यात टाकायचा आणि थोड त दूध घालायचं पाणी घालायचं आणि ग्रेवी बनवून घ्याय आणि पनीर फ्राय करून टाकायच आणि वरून थोडीशी मलाई टाक कायची आणि कसुरी मेथी घालायची छान होते असं पण मजे अ हॉटेल टाईप होतंय. हं सेम हॉटेल हा का भिजवायचं. आणि त्याची ग्रेवी बनवायची एकदम बारीक आपण कांदा टोमॅटोची कशी बनवतो तशी एकदम पेस्ट बारीक बनवायची. आणि त्याची ग्रेवी मस्त बनते मंग ती हॉटेल टाईप सेम होत कसुरी मेथी घातली ना त वरून
हूं हूं
आणि अ आपली मलाई घातली का सेम हॉटेल टाईप होत
हूं हूं
तशी एक बनवून बघा छान होते तशी एक
ठीकये ठीकये करून बघते की
सूरी मेथी कसुरी मेथी वापरली प पनीरची भाजी म्हटलं का कसुरी मेथी वापरायची वेगळीच टेस्टी येते.
चालते की बघते की यूज एकदा वा करून बघते मी तस
हम्म
पनीर म तुम्ही तळून घेताय काय का कसं काय?
हा हा फ्राय करून घ्यायचं बटर मध्ये फ्राय करून घ्यायचं. हा असं जरा कडक क्रंची मस्त लागत परत ग्रेवी मध्ये क्रंची टामं
हूं हूं म ते आपण अ म ज्यावेळी कांदा टोमॅटोच फ गिरवी घालतो म्हणजे हे घालतोय ना त्यावेळेसच ते घालायचं ना
नाय नाय नाय सगळ्या शेवटी घ हा काजूच घालायचं नाय नाय नाहय काजूची पेस्ट त्याच वेळेस घालायची.
काजू आणि हेचि
ह मगज बी ची हम्म कांदा टोमॅटोला चांगलं तेल सुटल कनय
हूं हूं
का ते मंग ह्याचे काजू मगज बी चां पेस्ट घालायची. हम्म मिरची पावडर घालायची थोडस मीठ घालायचं. अन त्याच पण चांगलं तेल सुटून द्यायचं.
ह ह.
तेल सुटून दि- दिल्यानंतर मग आपला, ह्याचा सुहानाचा येतो ना पनीर मसाला पनीर मसाला कुठलं म्हणजे आपल्याला, काजू पनीर पाहिजेय का? नुसतं पनीर का जे कुठले आपल्याला फ्लेवर पाहिजेत, ना ते टाकायचे तो मसाले बघा बटर पनीर, काजू करी
हो.
तो एक पॅकेट टाकलं ना थो -थोडस पाणी घालायचं, गरम अ एक कप भर घाला, गरम पाणी. आणि दुध एक कप बरं घालायचं, हा हा पाणी पण घालायचं आणि हे पण घालायचं दूध पण घालायचं.
दूध पण घालायचं? केवढं दूध घालायचं, कप बरं दूध आणि कप बर पाणी छान लागते टेस्ट लागते, का पण फुटत नाही ते?
नाही नाही. मज हा हा गरम असलं, ना त्यामुळे नाही फुटत. ब ब फुटेपर्यंत उक हा शेवटी घालायचं फुटे पर्यंत एवढं, नाही उकळवायचं.
हा.
हा आधी सुक अ चांगलं पाणी घालून चांगलं करून घ्यायच आपली, भाजी शिजवून घ्यायची चांगली.
हा हा होय, काय? ठीक ये ठीक ये. बघते, की दुधाचं मी पहिल्यांदाच ऐकलंय सोडा पाणी घालून माहितीय, पण दुधाचं आणि कसं गार पाणीच आम्ही म्हणजे घालत होतो, गरम पाणीच पण मला काय माहित. नाही हा.
हा हा आणि गरम पा तेच